हॅलो हॅलो.
हॅलो हॅलो.
म अधदी खल कार काट होऊन गेला. आधी कॉल का बरं कट होऊन गेला?
हा मग नाही कळाल रे
नाही कळलं नेट आहे ये, आजच थोडं प्रॉब्लेमच येव राहिला ना.
हा हा.
सर मिटवून गेला का तो मग?
हा मस्त भेटून गेला अन तो झिरो सेकंड.
हां. हां हां. हं. आज आजच थोडं विशेष. शिवरायला थोडस कनेक्ट व्हायला, कॉल कनेक्ट व्हायला. हा आणि याचे तर हे पण बंदच. झाले ना टास्क, अ म्हणजे बंद म्हणजे दोन दिवस. ते टायपिंगचे नाही का तू काहीतरी इश्यू चालू आहे कनेक्ट हे न्यूज मग त्याच्यामुळ मगं. दोन दिवस आणि, शनिवार रविवार त्यांची सुट्टी राहते ना. असं प्रॉब्लेम आहे. ते म सोमवार पासून येतील बोलले ते हम्म.
हा का?
हम्म.
काय चालुये?
काही नाही काय आज पेरणी झाली, सोयाबीन पेरली वावराणमध्ये. दिवसभर ते चालू होत दोन. हम्म घरच्याच ट्रॅक्टरनी दोन दिवसापासून तेच चालू होत ना.
म पेरन आत्र
घरचंच आहे ना,
ते धर उत्तर घेऊ दे का?
हां. पेरणी यंत्र आहे घरचं. हम्म हो ला
हं पेर पेरणी यंत्र लय पैशे घेतान.
हम्म मग सीझन राहतो ना तो कोणाचा सीझन वाईज.
हम्म पंधरा एक दिवसाचे राहत पण लाख दीड लाख रुपये ह्या महिन्यात.
हां मग.
हम्म पेरणी यंत्र केवढ्याला गेईल?
काय माहीत आता त्याला, पाच एक वर्ष होत आले, चार पाच वर्ष.
हा मकाय पेरीता का?
नाहीय नाही मका नाही, सोयाबीन गहू बाकी. ते दुसरं काय इकड पेरून नाही पाहिलं ना. सायबीन गऊज करत, ने माका नाही पेरीत.
हो का कोणत डाक्टरमूळं
येस कॅप्टन व
कॅप्टन गती मिळतते क एवढी पायजशी.
हा.
तू
होतय त्याच्यावर चांगला पेरायच त्याच्यावरच पेरी पण दरवर्षी घेतलं तर चालतंय.
चार, पाच वर्षापासून हम्म.
पेरणी तेवढी राहते त्या दिवशी म्हणत होते भाऊ मला, काही नाही का म्हणे पेरणी यंत्र आहे का? पेरणी यंत्र नाहीच काय आमचं हाय म्हणे पेरण्या माणसं आलं तर.
नाही नाही चांगल त्याच्यावरच पेरू माझं बी चांगलय तुझ काय चालू
अं? मार्केटला जाय, मार्केटला जायलो तो कांदे नेले होते ना. आमचं तिथं आहे चांगल्या माला ला तेवीशे, चोवीसशे पर्यंत नाय त साधारणता नई नई डाऊन झालं नाही एवढं दोन दिवसात.
डाऊन झाल का?
हो. ह्याच दोन दिवसात ये ना कमी झालं नाहीत सत्तावीसशे, अठाविशे तिकडं दुसरं मार्केट तीन हजार होत एक स्टँडर्ड मार्केट आहे ना.
हा. हा.
ते तीन हजारात पोतं होतं ही थोडं लोकल मार्केट होतं यांला. सव्वीसशे, सत्तावीसशे होत आता पण मंग एक, दोनच नग काढला. पंचवीशे बाकी मंग, असंच ह कमीच कमी म्हणजे, नई नई नई नई. दोन हजार, एकविसशे, अठराशे, ते दोन हजार. असंच
हा, म्हणजे त्या दोन तीनच नग काढीत्या ते लेवल दाखवायसाठी फक्त.
हा हा हा. बाकी मंग लेवलं हो. खरेदी करलो होतो आपण तिथं लई गर्दी होती.
हा हा.
हम्म. नाफेड खरेदी करावा हा मग नाफेड चालू झालं ना. म्हणजे एवढी नाही खरेदी करते म्हणाव अशी दोन, चार नग खरेदी कर त्या. त्यांच्या बी ते परत ऑनलाईन नोंदणी करायची मंग ते खाली करीत्या.
ची नोंदणी जास्त राहते, ना पुढ त्याला हे सबसिडी काय येतं ना नाफेडच्या याला
त्याच्यामुळ त्याची प्रोसिजर जास्त राहते नि नाफेडची.
मग, तेच चालू होत नेमकं
नाफेडला दिलं का मग तुम्ही?
नई नई नाफेडला नई दिला दुसराच लोकलच व्यापारी होता. मग, बस नाफेडची खरेदी चालू होती ना त्याच्यात पुढे नाफेड चे काय काय गेलो होतो ना. त्याच्यामुळ मग, उन्हातान्हात जास्त. हम्म जास्त गर्दी होऊन जाते मग. त्या खात्यावर गर्दी होऊन गेली. मग दुपारून काय भेंडी दिली. नाही ते खोदलयं
भेंडी काय भाव हाय?
बीड भेंडीच मार्केट असंच आहे. अ तीस लोन पंचाळीस पर्यंत?
हो हो.
मग ती गेलती चौरेचाळीस रुपये? चवरे चाळीस गेल त पण मंग चार रुपयेत ना म्हण लउनच. आत गेली म्हणे, हा. थोडी कमी करा म्हणजे थोडासा तुझे येते मग म्हटलं जाऊ दे.
हम्म कोण कोण कमी करा म्हंटलं?
व्यापारी.
आणि चौरेचाळीस ना कोणी त्यानीच घेतली असल ना?
हा त्यानच घेतली होती चौरेचाळीस न.
मग, नंतर कावर करीन कमी करा म्हणल.
थोडस ओळख केन ना त्यांन सात वासलून घेतली. मग ते तानातच गेली तानातच गेली मग ते. समोरच्याला एकाला माल पसंद पडला होता, तो बी बी टाकीत गेला.
प मग व्यापारी आता आपण थोडं. कमी गेल आपण म्हणलो वाढवल वाढवित्या का असं आहे ना.
तसं तसं नाही हा ते तर आहेच.
हम मग.
पण, समजा त्यान समजा वीट टाकली नसती तर मग, चाळीस मध्ये आवरला असतं किंवा अडतीस मध्ये आवरला असत. किंवा पस्तीस मध्ये त्या दोघातच बी टाका टाकी झाली ना.
हा हा.
हा म समनजस पणा नाही म्हणलं जाऊदे चल तुलाय काय असं नाही, तर आणी बाणीला कधी अडचण चार रुपये. अडचणीच्या काळात. हा अडचणीच्या काळात ते बी का थोड. काय ये करीत नाही मार्क ही करीत नाही.
हा हा.
त्याच्यामुळे मग काय काही एवढं लक्ष नाही दिलं म्हटलं बर चार रुपये जाऊ मेलो. पात म्हनल ऐवढा. हम्म. हम्म. हा कारण, इकड चालू होते ना खरेदी बत्तीस, तीस बत्तीस तीस. ते तिचिस खरेदी चालू होती ना म्हणून. मग, हा माल जास्त वर गेला मग, दहा रुपयाचा लेव्हल झाला ना डायरेक्ट. एक दोन. रुपयाचा गाळा नाही एवढ म्हण उतरती पण, दहाचा गाळा म्हणलेवर तीस क्विंटलला माग तीनशे रुपयाचा गाळा पडतो.
हम्म. हम्म. ह ह.
असा विशय होतं न
हा ते आहोत.
हम्म आता समजा तीस किलो माल होता तीस किलो तो दहा रुपयाचा गाळा म्हणजे तीनशे रुपयाचा गाळा म त्याला तेवढा हा एक दिवसाचा रोजगार घालायलाची इथे ना. ते थयो दिवस नाही राहते बाइ ते पण मंग. एक उदाहरण सांगतं बस हा हम्म. तुम्हाले जास्त उंच होईल.
हम्म हम्म हम्म.
महालाला क्वालिटी होतं त्याच्यामुळं थोडं व्यापारी लटकायचं. क्वालिटी बाशी मीडियम भिंडी एक साईज.
तल ना पावसामुळे हे पण झाले असेल फुगायला लागले असेल थोडी कवळी ताजी दिसती हिरविगार.
हम्म. हिरवी गार, थोडी का काळसर भेडी दिसते ना माझीवाली.
हा.
बाकी ज्या थोड्याश्या पिवळसर दिसात फडा पडले ना म त्याच्यात ना ती थोडी लवकर कलर दे पाणी होईल, आणि त्या राहत्या ना ते थोड्याशा पिवळं सर दिसत आहे. पिवळसर पेक्षा काळी भर भेंडीला मार्केट चांगलं राहतंय. क्वालिटी रब दिसती ब टिकऊ माल दिसतं असं. रफ क्वालिटीचा माल बनवून मग. आणि त्याच्यात साईज एवढी जाड होत नाही लय बादला दिसत नाही. मीडिम सईज दिसते भेंडी. किती निभर झाली तर, भेंडी निभर जरी झाली ना. हॅलो.
हां.
हॅलो येतोय का आवाज? हॅलो भेंडी निभरजरी झाली ना निबरजरी झाली ते बादला दिसत नाही बा असं क्वालिटी दिसती पडव्याच्या मलाला असं.
हा त्यांनी ही
ति मी बरवहीण पण कवळी वाटते पहारयला.
हम्म असं असा विषय होऊन जातो क्वालिटी निरुडार असल्यामुळे ना. चालून जाते हो. हम्म मग दुपारहून भेंडी मग ते हा चमक. चमक चमक चमक चांगले दिसती. ते पून आलो अन मग रेप देऊन लिक्विड बिक्विड सोडून गेलं थोडस. खा ना. तंबाटी लागवड करायची, दोन दिवसान. मीटिंग बीटिंग चालू होती मग आज. ब बाकी जायला होते.
हाय ल लग्नाला जायला होतो की हम्म. हा लग्नाचे बर चला, करतो नंतर परत.
हा.